हॅलो!
हॅलो!
गुड इव्हनिंग!
गुड इविनिंग!
काय करते?
काय नाही आता चहा झाला.
निवांत थोडं बसले मग आता. आणि असं जे आबाळ भरून आलं होतं खूप वेळ झालं.
हम् हम्.
आणि आता एवढ्या जोरात पाऊस झाला एवढ्या जोरात खूप जोरात म्हणजे बाहेरचं काही दिसत नव्हतं घरात पण खूप अंधार झालेला एवढा पाऊस मोठ्यांना.
हम्म. इकड नाही मगाशी थोडास आलेला तेवढच.
अ नाही इथे एकदम जोरात आलाय.
काल काही टी व्ही बघितला नसेल ना काल ते वर्ल्ड कप स्पेननी जिंकला ना?
कुणी जिंकला?
स्पेननी जिंकला.
हा का? नाय टी वी बघि म्ह आम्ही कस गावी होतो मग याईच घाई होती ना त्याच्यामुळे काही नाही बघितलं.
हम्म, तर लास्टला पाक हे झालं. म्हणजे स्पेन जिंकला असं कधी हेच होत नव्हतं पण स्पेनच जिंकला शेवटी. हम्म. बाकी आज झालं सोयपाकाची तयारी काय सोप स्पेशल आज मंडे?
काय नाही तेच भाजी काय बनवायची हेच चाललंय आज.
मोठा प्रश्न की भाजी काय बनवायची रोज.
भाजी काय बनवायची तेच चाललंय आता, काय बनवू भाजी.
माझा तर रोज त्याला काय पाणीपुरी, दहीपुरी आणि त्या शेवपुरीचं नुस त वेड लागलय
आं
आता म्हणतो आज काहीतरी बनव.
हम्म रोज रोज नाय ना पण तेव. मैदास शेवटी पुऱ्या त्या मैद्याच्या असतात ना काय ते. मग
रव्याचे पण भेटतात ते आ ता इकडे कसं झालंय त्या पण गव्हाच्या पण भेटतात पुऱ्या ते कॉस्टले आहेत पण ते गव्हाच्या पण भेटतात.
म त्याच आणायच्या असं देत कॉस्टली कारण मुलांसाठी ते चांगलं आहे मैद्यापेक्षा मैदा खाल्लाच नाय पाहिजे खरं.
तेच ना. त्या आषाढमध्ये कापण्या करतात त्या आषाढ मध्ये कापण्या करतात ते केल्या की नाय?
नाही केल्या अजून तेच आता चाललेय पण आता सध्या आहेत ना लाडू वगैरे मग ते पण सं पायला पाहिजेत.
सगळंच मग खायला एकदम जास्त झालं की मग
ते इंस् त्याला सध्या सगळ्या त्याच रिल येत्यात ना मी मी पण त्याची एक्झाम चालू होती म्हणून काय लक्ष नव्हतं दिलं आता म्हणलं उद्या वगैरे बघवेल बनवेल आता बघ बनवायचं म्हणते.
नाई मी पण करणार ना थोड्या का होईना पण करणार. पण एक थोडं एक चार पाच दिवसानी अजून.
तेच ना
कशा बनवता तुम्ही पा हे कापण्या
मी अ म्हणजे आता माप काही घेत नाहीये पण म्हणजे आता म्हणा गुळ थोडासा घेते गूळ तो पाणी टाकते आणि गरम करते म्हणजे गूळअ व फक्त ते पाणी म्हणजे गुळ वितळे पर्यंत हां आणि मग गव्हाचं पीठ घेते त्या म्हणजे पाण्यामध्येच बसेल तेवढं गव्हाचं पीठ एक चमचा बेसन टाकते थोडासा बारीक रवा टाकते त्यामुळं खुस खुशीत होतात.
हां हां हां.
कडक कशा होत नाहीत आणि जरा जाड जाड लाटून आपण हे करतो ना शंकर पाळ्याची ती असते ते बना तसे ते साईज आपल्याला ज्या हवे ते आकार देऊन मग कटिंग करून मग तेल गरम करून मीडियम फ्लेम वरती म ते तळते.
हां हां.
तुम्ही कशे करता?
मी पण अशीच रे हेच सेम तशी रेसिपी गव्हाचं पीठ गुळ थोडसा बेसनपीठ बेसनपीठ वापरते मी.
थोडासा बारीक रवा पण टाकायचा जास्त नाय दोन तीन चमचे थोडासा बारीक रवा पण टाकायचा त्याने पण टेस्ट खूप छान येते.
चाललाय विचार मी जरा शंकरपाळ्या पण बनवायच्या म्हणते. माझ्याकडं मैदा आहे ना आणि शंकरपाळी हा प्रकार काय दुसऱ्या काय मैद्याच्याच... किंवा तिखट केल्या तर मग त्या गव्हाच्या होतात.
हां ना त्या गव्हाच्या तिखट कशा होतात?
एकदम मस्त, लागतात पण छान खायला आणि मुलांना आवडतात पण त्या बनवलेल्या
पण मग ते कश्या बनवायचे? काय करायचं असतं त्याला?
पीठ चाळायचं गव्हाचं आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा. हातावर हे करून
हा
चोळून आणि तिखट टाकायचं आपलं. तिखट टाकायचं हां आणि अं... मं त्याच्यावर ना तेलाचं मोहन टाकायचं तेल गरम करून, माहितेय आहे ना मोहन टाकतात तेल गरम करून?
हं हं हं
हा ते गरम करून टाकायचं चांगलं कडकडीत आणि मग त्याच्यामध्ये हा मग ते हल हलवून पूर्ण ते तेल त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. थोड हातानी त्या गुठळ्या फोडून घ्यायच्या. आणि थोडं थोडं पाणी घालुन, मळुन घ्यायचं लाटायच्या पातळ थोड्या लाटून झालं की, ते कट करायचं शंकरपाळीसारखंच कट करून तळायच्या त्या पण लो फेम वरच तळायच्या
हं हं हं
हं हाय फ्लेम नाही ठेवायची.
मला मी पण शंकरपाळ्या पण कसं शंकरपाळ्यामध्ये डालडा येतो. मैदा येतोय आणि सगळं म्हणजे
मी यात तूप वापरते.
ओके
हो तूप घरी तूप असतं ना त्याच्यामुळे मग
हा मग ठीक आहे तूप वापरलं तरी काय प्रॉब्लेम आपण हे मग डालडा वगैरे आणि एक ॲक्चुली बनवायच कोणताही मेनू म्हणल्यानंतर तो ऑइलीच ऑइलशिवाय काही होतच नाही. असं फ्राय वालं काही नसतच. सगळं ऑइली वालच पदार्थ आहेत
पुढ आहे की, हा ना ऑइल शिवाय नाहीये पण ऑइल कमीत कमी कसं त्याच्यामध्ये जाईल हे पण आहे खरं हेच ट्रीक्ट असतात. त्या थोड्या युट्यूबवर बघायच्या की कमी तेलकट कसं होईल.
ते तर आहेच. पण कुठलाही पदार्थ म्हणजे आपण जर ट्राय करायचा म्हणला. मुलांना काय ते चिवडा किंवा अ ह्याचा भडंग, कुरमुुऱ्यांचा भडंग.
ते ठीक आहे मग हा ते आहे कि ते
हे लाडू वगैरे हे पण कसं तेलकट नाहीत ना
ते छान आहे लाडू वगैरे बनवू शकतात.
तेच ना.
मग सगळ्यात भारी रव्याचे लाडू ड्रायफ्रूट्स घालून किंवा मग बेसनचे लाडू बनवायचे.
मला बेसनचे लाडू आवडतात. पण मला बनवताच येत नाही. ते बेसन भाजायला खूप वेळ लागतो ना?
हो खूप वेळ आणि खूप कमी फ्लेमवर एकदम कमी फ्लेमवर-
ह
बेसन भाजायला लागतय. आणि मी पण ते कधी बनवलेले नाहीत. कारण मला पण जास्त बनवायला नाहीत येत.
हं. हं. हं.
माझ्याकडे कसं आमच्या बनवून देतात. माझ्या सासूबाई किंवा ननंदबाई असे बनवून देतात त्या मला.
छान ए ना. मला पण ते बेसनचे लाडू खूप आवडतात. पण मला पण ते भाजायचं बेसन एवढा वेळ आणि- त्यामुळे ना मी बनवायलाच नाही जात.
अगदी एकदम तुपात बनवायचं. असं तुप्पट मस्त लागतात तुप्पट.
हं.
स अजून पाऊस चालू ए. पाच वाजता मला वाटते आला बरोबर पाऊस.
ह
बरोबर पाचला पाऊस आला.
हो. हो. हो.
अजून सुरू ए.
पण पाऊस कसा पडायचा तिथेच पडतोय. असं सगळ्या ठिकाणी नाही पाऊस पडत ए.
नाही पडत ए. आता गावी पण पाऊस ना कमी आहे. नुसती अशी भुरभूर. पण ठीक आहे ती जरा. म्हणजे शेतीसाठी ठीक आहे सध्या.
पण नाही ना शेती. पाणी नाही ना अजून. म्हणजे हवं तेवढे धरणं- हो अजून पाणी नाही ना धरणांमध्ये.
हं.
पाण्याचा साचा कुठ अजून झालाय? तो आठ दिवस जो मोठा पाऊस पडला. त्याच्यानंतर अजून पाऊस नाही पडलेला.
हा. त्याच्यानंतर नाहीच पाऊस तो तसा पडलेला. तसा आता कस- हो हो. आमच्या ठिकाणी पाऊसच असा असतो की जरा बऱ्यापैकी असतो. कोकण भाग पडतोय ना?
हां.
हां. त्याच्यामुळे असतो जरा, भरपूर पाऊस असतो. हम्म.
तेच ना. इकडे पण आहे पाऊस. पण गावीच हवा आहे तर गावीच पाऊस नाहीये म्हणावा असा. इकडे पण आहे. आता चार दिवस झालं म्हणजे- पाकच नाही असा. पण कस पावसाळा आहे असं नाही वाटत आहे ह्यावे-
या वर्षी तेच झालंय पावसाळा असा नाहीच वाटत ए.
हम्म. पावसाळा ए असं वाटतच नाहीये. ते कधीतरी येतोय. कधीतरी जातोय. ऊन पडतय पडला तर पडतो. तो नाही तर दिवस दिवसभर पडतच नाहीये.
इथं पण आता सकाळपासून नव्हता पाऊस. म्हणजे सका- -काळी असंच असंच येऊन गेला. सर्वटे तर परत आता परत.
असंच होतंय ते
बाकी अजून
बाकी काय अजून
बाकी काय नाही बघा आता मी पण केला थोडासा आराम मुलाला ट्युशनला सोडून आली. थोडा वेळ आराम केला आता काहीतरी आल्याला भूक लागलेली असती ट्युशन वरून. मग काहीतरी खायला बनवायचं.
हा ना ते तर राहतंच.
गोड शिरा कधी शेवया कधी मग ते आता त्याला ना ते स्नॅक्स मध्ये त्याला खूप काय काय आवडत. म्हणजे सँडविच हे ते असं
सँडविच चांगलं सँडविच बनवायचं.
सँडविच वगैरे काही ना काहीतरी बन पण सारखं पण त्याला पण ते पण साध नाही त्याला चीज पाहिजे, बटर पाहिजे ते काही नॉर्मल खात नाही.
मुलांचं तेवढं राहतंच ना.
हमं, आता जातानाच सांगून गेले मला आल्या नंतर खायला काय बनवणार आहेस म्हणलं बनवते काहीतरी तू ये. तर जाऊन ट्युशन ला. ते कसं होतं दुपारी स्कूल मधनं आल्यानंतर एक वाजता जेवतो ना,
हा.
त्यामुळे आता ट्युशन वर न आली की तिला भूक लागलेली असते. त्याला पटकं आल्याला लगेच खायला लागतं काहीतरी. हम्,
तुला खाऊ दिलाय मी तिकडे जा.
स्वयंपाकाची झाली मग तयारी.
हो चालली आता करायचं.
लवकर जेवण किती
हो थोडं लवकरच बनवून घ्यायचा मुलांचा अभ्यासी करत.
हम्म हम्, आणि रात्री जेवण पण खरं लवकरच केलं पाहिजे. आपण जेवण खूप लेट करतो ना,
आमचं असतं आठ टायमिंग.
मग तेच तर म्हणजे आठ नंतर तर जेवण करूच नये पण इकडे तस नाही ना, इकडे कधी पण रात्री रात्री दहा, अकरा, बारा कधी पण लोक जेवतात ते काही वेळच नाही जेवायचे.
हा ना, तसं नाही व्हायला पाहिजे पण आठच्या दोन तास आपण जेवल्यानंतर म्हणजे दोन तास तरी जागा हवं. जेवूण लगेच झोपायचं नाही.
तेच ना, पण आजकाल तसं होतच नाही ना, सगळं हे चेंज झाल्यामुळे मग ते जेवण वगैरे लेट सगळं लेट
आ ना,
त्यामुळे आजारपण पण पाठीमागे लागताय.
तर